हॅलो, हा, आहे घरीच हाय बसलोय.
काय करायलईस?
का नाही फ्री च हाय बसलोय, तू?
मी पण आत्ता जेस्ट बघ, अभ्यास करून बसलोय.
हम्म, हम्म, हम् तेच आमचं आता होय आवरूनच की, झाले आता कॉलेज हे तेन थर्ड ईयर. फोर्थ इयर चालू व्हायलीय, मग काय आत्ता सुट्टी हाय आज, काय सि निवांत हाय आज. अच्छा -आस ते नाही एक विचारायचं तुला? अं, हेला होतंस नव्ह का तू, सी. एन. जे. एस ला?
हो कॉन्व्हेंटल होतो कॉन्व्हेंट स्कूलला.
तर हय, आमच्या आता फोर्थ इयर चालू होणार आहे ना. इंजिनिअरिंग मग जरा, स्टार्टिंग -स्टार्टिंगला कंपन्या येणार आज प्लेसमेंटसाठी. अं, जॉब ऑफर करायला, मगं खरं तिथं हे हाय कं, म्हणजे कंपल्सरी काइंड ऑफ हाय इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये असणार.
फुल इंग्लिशमध्ये असण, असां सिन हाय सगळा. आणि मग माझं इंग्लिश मच बेटर हाय, एवढं पण असं फ्लुएंट नाही आणि असं तेच -तेच शब्द मी परत- परत वापरतोय जास्त नवीन शब्द ना, होकॅबलरी एवढी स्ट्राग नाय म्हणाय गेल तर. असा विषय हाय मग. तुला असं काय माहिती आहे काय? इंग्लिश ज्यानं इम्प्रूव्ह करता येईल आणि लगेच असं- म्हणजे एक आठवड्यात तेन.
अरे, म्हणजे इंग्लिश- तुला स्पीकिंग. तुला समजते खरं बोलताना तुला अडखळतोयस तू.
हां. स्पीकिंग तेच.
म्हणजे जरा अडखळतोयस किंवा अस कोणतातरी एक शब्द जरा रिपीट-
आठवत नाही. हा. रिपीट जास्त करतोय आणि आठवत नाही जास्त करून एवढं.
त्यासाठी अ बघ पहिला तर म्हणजे- तू न्यूजपेपर वाचू शकतोस इंग्लिश मधले. किंवा आपल्याकडे आता मोब - ला न्यूजपेपर घ्यायची पण गरज नाहीए. ऑनलाईन कोणत- पण एक अ न्यूज पोर्टलला जायचं. तिथं जरा इंग्लिशमध्ये- थोडे थोडे शब्द अवघड असतात. तुला नवीन नवीन समजत्यात. ते तुला युज करता येतात. जर तुला अर्थ समजत नसल डिक्शनरी किंवा अ- जाऊन विचारायचं गुगल वर ते न. आणि तुला नवीन नवीन शब्द कळत्यात- आणि त्याच तू, स्ट्रॉंग पण वाटते पुढच्याला की तू- हा. हेला शब्द चांगले येत्यात.
हां. हां.
आणि इन द सेन्स तुझी पर्सनाॅलिटी पण दिसून येते त्यात. तुझ्या बोलण्यात. हां. मग जर तुझी जर इंग्लिश स्पीकिंग जर फ्लुएंट दिसली त्यांना - ती तुझी एवढी स्किल्स बघणार नाहीत. कारण त्यांना माहितीय ऑबीयसली इंग्लिश इज मस्ट आत्ता.
हा. तेच.
जॉबला कुठं पण जा. किंवा प्लेसमेंट साठी- कुठेही जा. आता इंग्लिश हे आहे. आपल्याकडे आता भरपूर- - र काय काय सोर्सेस आहेत. जसे म्हणायला गेल्यास युट्यूब वर भरपूर काय काय प्ले लिसेस आहे तिथन तुला - क्रॅच पासन किंवा बिगनिंग पासन तुला ऍडव्हान्सपास ऍडव्हान्स पर्यंत तुला - चांगल शिकवतायत. आता नाही, हा. असे थोडे थोडे प्लेलिस्ट असतात. ज्या तुला शिकवत्यात. त्यानंतर तू ऑडिओ बुक्स ऐकू शकतोस अ- आपल्या स्पॉटिफाय वर पण असत्यात ऑडिओ बुक्स किंवा- हा. ऑडिओ बुक्स म्हणजे जसं की तू आता अभ्यास करायलाएस म्हणजे- लिहायलाएस आहेस तू काहीतरी. लिखाण आहे तुझं. म तू ऑडिओ बुक्स पन ऐकू शकते ज्यात तुला ते इंग्लिश कशी इम्प्रूव करायच ते सांगू शकत्यात.
बरो बर.
त्यानंतर तुझ्याकडें आता सगळ्यात पॉप- -प्युलर आणि सगळ्यात आता ॲडवान्स वालाय ते म्हणजे चॅट जी पी टी. त्यात तू कम्युनिकेट करू शकतेय ज्यावर- बरं ते तुला मराठी हा.
व्हॉइस चा मेसे ऑप्शन आहे त्यो.
हां. त्यात तू कम्युनिकेट करू- म्हणजे तू ते लाईव्ह विचारू शकतेस प्रश्न. त्यानंतर त्याला सांगू शकतेस - हां. संवाद साधू शकतेस. त्याला म्हणू शकतेस की मला छोटे छोटे टास्क दे. इंग्लिशमधे कसं बोलायचं? ते तुला सांगल. तू ट्राय करून बघितलेस कधी?
मी असं चॅट जि पि टीच एवढं कधी ट्राय करायला नाही. शक्यतो मी न्यूजपेपर पण असं वाच ना. मी बुक रीड करायला बघायलतो. अरे मी- पण ती बुक अशी घेतली. ती एवढा अवघड शब्द आहेत क नाही. ती ही रे बुक आपली कोणती माहिती का? अं सायकॉलॉजी ऑफ मनी ती बुक घेत ली त्यात एवढा अस डिफिकल्ट शब्द आहे त्यांनी
अरे त्यात कस माहतीय काय, आता तू थोडी मराठी किंवा सेमीमधन शिकला असतास ना.
हूं हूं!
तुला शिक्षक जी शिकवत्यात. त्यांची लँग्वेज स्पिकिंग वेगळी असत्या. त्यामुळे तुला ते जरास अवघड पडते ते.
हूं हूं हूं हूं!
आण जी कॉन्व्हेंट मध्ये शिकवत्यात त्यांची वेगळी असत्यां ती जरा ब्रिटिश लँग्वेजमध्ये शिकवत्यांत हा ती ब्रटिश लँग्वेजमध्ये थोड शिकवत्यांत. त्या मूळ जरासं त्यांना इजी. सोपं जातंय हा सोप पडतेय हा! कारण तिथं ऍडव्हांटेज असतेय थोडं.
तेच, तेच.
तेच मग त्याला चाट जीपी टी क बेस्ट आहे त्यानंतर तू तुला जर प्रेझेंटेशन वगैरे करायचा असल कॉलेजमध्ये प्रोजेक्ट वगैरे असला मिरर मिरर वर जायचं आणि स्वतः जरा बघायला स्व तां बोलायचं का आरश्यात बघून म्हणजे जरा कॉन्फिडन्स पण ये तेय ना हा कॉन्फिडनस पण येते तुला स्वतःला तू आड कळतं नाहीस किंवा व्हिडिओवर करायचाय स्वतःचा अं. रेकॉर्ड हा आणि त्यो चाट जीपी टीला रिव्यू करायला लावायचा.
हा हा हा हा अ बग.
तु मला किती मार्क देचील, दहा पैकी देण असल.
हा हा हे बग आता असं सांगतो. प्रेझेंटेशनचा तेन काही इशू नाही प्रेझेंटेशन स्किल माझ्याकडं फुल आहे खरं ती प्रेझेंटेशन मी कॉलेजमध्ये भरपूर दिलंय आणि प्रेझेंट पण भरपूर काय, काय केलय. अरे सिन कसां होतोय त्यावेळे ला मला माहित असत्यो टॉपिक मी त्यो लगास ती इंडायली मी पूर्ण त्यो लक्षात ठेवलेला असंतुया आणि मला ते सगळं माहीत अस त्ये त्यामुळ मला जरी शब्द जरी आठवला नाही तरी मी कस ना कस तं कव्हरं अप करत्योय. खरं आता इंटरव्ह्यूमध्ये का होना ते ऑन द स्पॉट विचारणार ऑन द स्पॉट पाहिजे त्यांना आन्सर. त्यावेळेला म माझं जरास अडकणार मी लॅगहोणार. असं मला वाटाले म ते हा हां.
इंग्लिश जे टॉपिक आहेत किंवा इंग्लिश जी लँग्वेज आहे ना तीचं सारखंच तुला. म्हणजे याकाला तर पाहिजे नाही तर रीड करायला पाहिजे, म्हणजे तू त्या ह्याच्यात तु कनी तुला ते. कानात किंवा ह्याच्यात तुझ्या ब्रेन मध्ये रिपीट रिपीट रिपीट रिपीट होत जाणार आणि जसं तू जास्त प्रॅक्टिस करशील त्या गोष्ट बद्दल ती तुला ऑलवेज बेटर करणारच.
हूं बरोबर बरोबर आणि सींन कसां होत्योय माहिती आहे का ताप आपली सराऊडिंग तशी नाय. इंग्लिश कधी बोललच होत नाही जास्त त्यामुळ ते. बेसिक असते ते तिथं हे होत य आपलं आता मराठी बघ आपली आपल्याला यीतीय सगळ बोलायला. काय अवघड नाही वाटत, हिंदी येते सगळं बोलायला हां तेच.
आपल्याला सोपी पडते बोलाला.
आणि आता कुठं पण जायचं म्हटलं की इंग्लिश चांगलीच पाहिजे मर्दा
होय
तु एजुकेशन अब्रोडला जा. तु जॉबला आहे हे अब्राडला जा तु पुण्या मुंबईत जा जॉबला तुला इंग्लिश पाहिजेच. चांगली
कुठं पण आणि इंटरव्ह्यू ला त्यान तुला इंग्लिशच बोलायला लागते.
हा तेच की
कारण जी त्यांचे क्लाइंट्स पुढे डील करतात ना ते मोस्टली इंग्लिशमध्येच असतात.
हम्म तेच
आणि तु जॉब वर पण डिपेंड करते तु हा तु जॉबवर पण डिपेंड करते रे कुठल्या ह्या क्षेत्रात जॉबला आहेस. जर समज तो कोणत्या मोठ्या कंपनीचा असं अभ्यासली तुला जास्त करून इंग्लिश बोलायला पाहिजे क्लायंटस बरोबर कारण त्यांची एक पर्सनॅलिटी किंवा स्टँडर्ड सेट असतं.
सेट असतं. आणि मराठीत बोललं कि ती इम्प्रोफेशनल वाटतंय.
हम्म खरं म मराठी बोलणं काय तिथं नाही खरं तिथं तुला इंग्लिशच बोलायला लागते रे.
हे बघ सीन कसा आहे माहिती काय मराठी बोलण चुकीचं नाय मराठी बोलणं चालते खरं त्या समोरच्या व्यक्ती तिला पण माहित पाहिजे कि तिला मराठी पण येते आणि प्लस इंग्लिश पण येते. ते असं नाही की त्याला इंग्लिश येत नाही तो मराठीत बोलायला लागला आहे त्यासमोरच्या व्यक्तीला तेवढं हा ती यायलाच पाहिजे असंय आहे त्यासाठी ती कंपल्सरी झाली.
हा आणि ते जरा प्रोफेशनलाईफ पण दिसते जरा
हा तेच तर हम्म
तेच
ते आता येतय सोड इंग्लिश कारण आमचं चार वर्ष आता इंजिनिअरिंग हेच्यातच झालं. अ इंग्लिशमध्येच होतं सगळं प्रेझेंटेशन वायवा ओरल ए टू झेड. क्लास टेस्ट एंड एक्झाम मिड सेम सगळं इंग्लिशमध्ये होतं. त्यामुळं इंग्लिशच आता हाय खरं एवढं असं होत नाही असा सीन आहे. ते जरा फ्लुएंट याला पाहिजे व्यवस्थित. ते इंग्लिमध्ये हो
हॉलिवूड वगैरे ते इंग्लिशमध्ये बघ तुला समजणार पण आणि त त्याची जी लँग्वेज फ्लुएंट असतात ती पण तुला थोडे थोडे शब्द तु अडॅप्ट करणार.
हळुहळु हा
हा तुला हा तू ते अप्लाय करणार तुझ्या बोलण्यात ते मग ते तुला दिसुन पण येणार कि रिझल्ट म्हणजे आपण फ्री टाईम मध्ये सुद्धा ते युज करू शकते तसं
तेच तेच बरोबर बरोबर.
असे चांगले चांगले सोर्सेस आहेत मूवी मध्ये म्हण जर तु ऍनिमे बघत असलास जर ते ऍनिमे आता बघतात लोक ते तिथं पण इंग्लिश बघू शकतोय. तिथं जरी ते त्यांची कोरियन लँग्वेज असली तर खाली सब टायटल असतं. ते इंग्लिशमधे. हं. मग - इंग्लिशमधे बोललं तुला ते लगेच मग तू तुझी वाचण्याची शक -शक्ती पण वाढ-
वाढते हां. राईट.
म तू ग्रास्प करायला जास्त करून लागतोयस इंग्लिश. म तशी पण इम्प्रूव्ह होतेया.
हम्म. हम. हम. हं.
स्कील.
ते पण आहे. आणि आता करायला पाहिजे काय पर्याय नाही दुसरा. कि असं म्हणून चालणार नाही की आमची मराठी आहे नाही. क आता ते जर पुढं जायचं असेल तर इंग्लिश इम्प्रूव्ह करायला लागतंय.
हम्म. इंग्लिशशिवाय आता पर्याय नाही रे जॉब साठी.
तेच रे मर्दा. तुला दुसरं काय पण आलं नाही इंग्लिश आल की नाही भरपूर तुला जॉब अपोर्च्युनिटीए.
हम्म. आता मी पण आता मी पण आता ते सी ए च शिकतोय. त्यात सगळ इंग्लिशच आहे.
हम्म. हम्. हम्म. होय माहितय.
त्यात असं मराठी का नाहीचं
मराठी गाण्याचं ए. सगळं अकाउंटंट.
हां. लॉ अकाउंट सगळं जे- इकॉनॉमिक्स वगैरे असते ना? सगळे इंग्लिशमध्येच असते. कारण ते- अ इन द वर्ल्ड सगळ्यांच इकॉनॉमीवर बेस्ड असते ना? म्हणजे- सगळ्यांच्या जगावर. म ते इंग्लिश मध्येच असते.
बरोबर.
त्याम- असं काय नाही मला पण येतय इंग्लिश फ्लुएंट. खर हाव आपण जेवढी जास्त करतोय ना? तेवढं चांगलं ते. कोण परफेक्ट नसतय इंग्लिशमध्ये. जेवढ आपण प्रॅक्टिस करतोय ना?
ते होत जातय.
ते होत जाते. आता समज जी आधीपास- -सन ज्यांची मातृभाषा इंग्लिश, त्यांची चांगली असतेयाच कारण त्यांना- लहानपणापासून इंग्लिश शिकवला लागली. आपलं तसं नाही आपली मातृभाषा मराठी आहे. त्यामुळ आपल्याला- थोडं अवघड पडते. आता आपल्याला हिंदी पण बोलायला थोडंथोडं अवघड पडते. कारण आपली ती मातृभाषा नाही ए. लहान- -पणा पासून आपण हिंदी नाही बोलत.
होय. बरोबर मराठी बोलते. हं. बरोबर बरोबर. तेच मला म्हटलं ते हे. आर्यन म्हणलं रे, वेदला विचार वेदला जरा इंग्लिश चांगल येतंय. जे सांगल तुला. कसं इम्प्रूव्ह करायचं काय? मी विचाराव म्हटलं तुला आणि केेल फोन.
हम्म.
अस.
म्हणजे तेच रे. आता एवढ काय काय सोड. आपल्याकडे आहेत ना? पद्धती त्यात, हां. आणि फ्री टाइम असला तर काय हरकत आहे करायला? घरात बसून तू मोबाईल पण युज करून करून कंटाळशील लेका म - एका क्षणाला तुला कंटाळा येणार हा मग तेच काय तर तुझं शिकतीस तेव्हा तुझा टाइम पण निघून जातोय आणि तु तुला तीज चांगला पण रिझल्ट मिळते. हा आणि तू हे पण राहत नाही रे कुठं डिस्ट्रॅक्ट पण राहत
हां ओवरथिंक होत नाही.
हा म्हणजे फालतू गोष्टी तुझ्या काय डोक्यात येत नाहीत. ते सगळे
करायला पाहिजे इंग्लिश बेटर
तेच
आता बघ
सागितलं ते ते हे करू शकतो तुझ अप्लाय करू शकतेस बघ तुला कसं वाटते आणि मला एकदा कॉल करून सांग तुला कसं वाटते त्यातला काय रिझल्ट मिळालाय का नाही. एक आठवडाभर ट्राय कर.
होय आठवडाभर ट्राय कर.
आणि त्यातुला काय रिझल्ट आला तर मला फोन करून सांग का वाट
चालते करतो सोड ट्राय डोंट वरी
हम्म चालतंय हा चल बाय
हां हां बाय
हां